हॅलो हम बोला.
एकेत कथा यावत. हा काही नाही नाही म्हणतात काही पाऊस वगैरे तिकडे
पाऊस खूप आहे आजचा कापासून तर
आहे का?
हो खूप चालू आहे. आज काय संडे सुट्ट्या असतील ना.
हो आज संडे म्हटल्यानंतर होय.
हम्म अ नववंत तासल तग का?
होय आताच झालं सकाळी पण भरपूर कॉल आले वगैरे त्याच्यावर आ म्हट वेळच नाही. संडे असल्या मग सगळे संडेला हेच असतात ना आणिवा मग हा मग आताच काम वगैरे झालं म्हटलं.
हा ह मी मग अशी एक झाला कॉल माझा पण म्हट च चला आता कोण फ्री नस. ल त्याच्या जेवण वगैरे झाल्यांतर करायचं, दोन अडीच वाजता.
हा हा हा ह अ् हो माझं आताच झालं सगळं झालं. आता बाळ पण झोपायला येना झालं मग म्हटलं तोपर्यंत करावं.
हा हा हा ठीक आहे चालेल चालेल. कॉल का नाही माझे झाले पाच सात. कॉल पण तुमलाहिल्यांदा के असेल मला वाटं हम्म चालतय काय म्हणतय गाव कोणतं तुमचं
माझं गाव कालगाव इथे पेरले वगैरे माहित आहे तुम्हाला
हा हा हा हा. एक कालगाव म्हणजे इकडममस्तूर कालगाव का.
हा मसूर का लगाव तुम्ही.
कोणाच्यातले.
चव्हाणांच्यातले
हो का बर बरं ठीक ठीक चालते चालते ते आम्ही इकडं कराडला राहतो. खराड्यांच्यातला आहे. मसुरला आहेत पाहुणे वगैरे आमचे म्हणून म्हटलं. कोणाच्यात कालगाव मध्ये पण आहेत. चव्हाणांचे सतत
कोणाच्यात
हम हम चव्हाण बघा ते ऍक्चुली नाव सांगता येणार नाही. मला पण आहेत कारण माझे दाजी वगैरे दाजींच्या मामांचं गाव आहे ते कालगाव.
दाजींचं नाव माहित आहे.
माहित आहे. दत्तात्रय सूर्यवंशी, आनंदराव सूर्यवंशी, काशीळमध्ये राहतात. अ त्यांच्या आईचं माहेर आहे ते, दाजींच्या आईचं माहेर
हा हा हा बरोबर बरोबर. हा आंनदराव
आनंदराव सूर्यंवंशी ओके हा.
असलं.
तेच पाऊस खूप आहे. आव इकडं पाऊस अजिबात सकाळपासून उघडलेला नाही. रात रात्रभर पण पडतोय दिवसभर पण असतोय.
का इथे पण तसंच चालय आता दोन तीन दिवस झाला. भरपूर पाऊस झाला. सकाळी जरा थोडा वेळ उघडला होता. एक तासभर तरी उघड असेल त्याच्यानंतर प काल व अजिबात तो उघडलाच नव्हता, कंटिन्यू अस थोडा थोडा का होईना, पण एखादा दिवस मोठा पडयचा एखादा दिवस छोटा छोटासा
बरं आता आपल्याच्या एरियातला आहात तुम्ही कॉल तुम्ही फ्री असाल तर मला मेसेज करा. कॉल ग आप का म्हणजे कंप्लीट होतील ना तुमचा कितवा चालू आहे.
अ माझ्या आहेत. पण आपण एका व्यक्तीला तीन ते चार वेळा करू शकतो. अस हा पण टॉपिक वाईजच बोलायचं. असं मला वाटतं फॉर्मलिटी म्हणून नाही. म्हणजे एवढं पण मला काय माहित नाही हा टॉपिक वाईज बोलूया.
नाही मी कालचे दोन तीन कॉल केले ना ते असं टॉपिक घेऊनच केले आता आज सकाळी बोलले ते पाहू परत बोलले एक लेडीजशी आज ते करून बोलत होती. ती परत काल जे बोलले ते सणांविषयी बोलो आपण म्हणजे पंचमी वटपौर्णिमा तिकड कसं असतं सेलिब्रेशन गावा कड कस असत अशाविषयी बोलो आणि काल दुपारी एक झाला कॉल तो ट्राफिक रूल ऍक्सिडेंट वगैरे होतात ना आताचे मग ते ट्रॅफिक रूल कसे फॉलोप कराय. विषयी बोललो काल आम्ही आता आजचा सब्जेक्ट आपण काय पावसा ठेऊ या ना पाऊस, शेती वगैरे हम पाऊस असल तरच, शेतीत पण पिकणार आहे ना. आणि आपल्याला पण भेटणार आहे.
नाही यावेळेस जरा माणसांना विचारच पडला होता नाही का, म्हणजे उन्हाळा पण भरपूर होता ना.
उन्हाळा पण खूप होता, आणि जून मध्ये तर पाऊसच नाही ना. तीस जून पर्यंत पाऊस नव्हता. ह पेरण्या वगैरे सगळ्यांच्या थांबल्या होत्या ना, लोक आभाळाकडच डोळे करून बसले होते, पण पण तो पडला म चार पेरण्या तर झालेत, आता आमच्या इकंड भात, सोयाबीन आणि भुईमुग त्याच्या पेरण्या झाल्यात आता सध्या, भाताचे पण पेरणी झाल्या बऱ्यापैकी. सगळ्यांचं आलंय ऊगून, आता बघु पाणी वगैरे साठाय लागलय शेतात. आता ते पाणी काढून दिलं पाहिजे, इतका पाऊस आहे इकडे, आता मला वाटत आठ एक दिवस तरी न उघडला
होई. म्हणजे पडला तरी माणसांना प्रॉब्लेम होतय, नाही पडला तरी प्रॉब्लेम.
हे तर आहेच, कसं आहे शेती कस कंटिन्यू पाऊस नाही चालत भात शेतीला चालू शकतो, भाताला चालू शकतो, पण मग भुईमग आणि सोयाबीनच कस होतं, ते कुजून जातात ना बिया.
होय.
पाण्यामु तुम्ही काय करता सध्या घरीच आहे?
हो, मी टीचिंग साठी जाते होम रस ला वगैरे हा, आ त्याच्यामुळे स्कूल असेल तर दुपारपर्यंत नाहीच काय टाइमच भेटत नाही, मग आल्यानंतरच करते पण शक्यतो अवे्हेलेबल नसतेय कोण. त्या टाईमला आता हे पावसामुळे ते उमरच ए स्कूल सुटते साडेबारालाच, पण मला येई पर्यंत तीन वाजतात.
होय, काय बस नी अप डाऊन करता का?
नाही नाही, स्कुटीवरून स्कुटीवरून जाते, म्हनुन तर टेन्शन येत पाऊस पडला की तो रस्ता खराब आहे. आमच्या ईथला, ते सगळा प्रॉब्लेमच होतोय येता जाता. आता मला म्हणजे एवढं खराब आहे की, तो पहिरल्याच रोड तुम्हाला आय थिंक माहितच आहे.
हम्म. आमचे तुमच्या तेथ बेलवाडी नाही का गाव तिथ तिथेच सुद्धा पाहुणे आहेत, आपले बोबडेंच्या बाजुला हम्म.
हा. हा. हा.
आमर बोबडे आमर
हम्म. माहितेय माहितेय माला. मग त्याची म हे ये ना बायको
होय. ती बायको आहे की भाच्या ऋतुजा ची. होय. तिला माहिते की तिला नुसत विचारा मोहनिका म्हणून कालगावची ती सांगितली.
बर बर बर ठीक आहे, चालेल विचारते
भरपूर लांब कॉन्टॅक् गेलाय तुझा
काम का आमचं तसं आहे म्हणायचं
मग आधीच म ते तुला बोलायलाही लागत
होय ना, हम ह. चालेल तेच ना, मग तेच असं ओळख नाघाली ना आणि चवणांच्यात पण प पाहुणे म्हण तुम्हाला विचारलंत कुठून बोलताय तुम्ही आस
हा हा माझे पण आतापर्यंत कॉन्टॅक्ट झाले, ते सगळ्याशी कसं केरळ म्हणजे केरळ वगैरे तिकडचे लोक कसे असे बाहेरचे हा, मग ते कसं बोलायला ते त्यांच्या मग वेगळं काय असेल तर मी म्हणायची सांगा मग आमच मी सांगते अस, असं कॉल झाले पण आता ते कंटिन्यू एका लेडीज सोबत ना तीन कॉल मी बोलले, मग ते कसं होतय टॉपिक अस काय नक्की हे बोलायचं ना अस
हा, त्याच्यामुळे अगोदर कॉल करून ना टॉपिक ठरवून घ्यायचा. आणि मग बोलायचं, मग मी तसच करते आता आता तू व्हॉट्सअप मेसेज म्हणून मी तुला बोलले कॉल करू का? नाही तर मग काय करत अन एका तास अन अगोदर कॉल करायचा त्यांना. तुम्ही आहात का फ्री? कोणत्या विषयावर ते आसा अगोर सब्जेक्टं ठरवायचा अन मग कॉल करायचा. उद्या म आपल्याला पण इझी पडतं ना.
हा हा. हा ह.. आता
ऋतुजानं पण केलं होतं ह्याचं. ट्रान्स्क्रिप्शनचं केलं होतं मला वाटतेय. पण कार्यामध्ये नव्हतं केलं. कार्याचं काम माझं होऊन गेल्याच्या नंतर मी तिला ऍड केलं होतं ना. त्याच्या म नंतर जे आपल्याला आलतं बा गेल्या वर्षी ट्रान्स्क्रिप्शनचं काम ते केलं होतं तिनं रेकॉर्डिंग करायचं होतं बघा. किंवा मरा मराठी टायपिंगच होत सगळं होषित वाक्य ते सबमिट करायचे.
हा. ते नाही, माझ फर्स्ट टाइम ए. ते काय झालं हा माझं फर्स्ट टाइमच ए. पण ते मला ते म्हराठी ट्रान्सलेशनचं माझं ते हेच झालं म्हणजे बॅकच गेलं. मला ते जमलंच नाई. सगळं चुकीचं हा मला ते ऐकायला वेगळं यायचं मी टायप वेगळं त्याच्या न ॲक्च्युली कसं होत की म सगळं आपल्याला सवय असते इंग्लिशमध्ये. आणि ते मराठीत टाईप करताना भरपूर प्रॉब्लेम्स येत हो.
हा.. मग कीपॅडच मराठीतून करून घ्यायचा ना ताई तुम्ही.
तरी पण मला ते येत न्हवतं आओ.
होय का?
मला ते इंग्लिशच टाईप
ती ऋतुजा पण तशीच म्हणायची मला. तिला मी तेच सांगितलं म्हणलं कीपॅड म्हराठीतून करून घे म्हणलं एकदम इझी जातं मग.
हा हा हा. आपल्याला
सुरुवातीला आलं ना तेव्हा जरासं हेच वाटत होतं. पण नंतर एकदा हे गेलं ना, पण त्याच्यात आपण आम्ही कमवले भर पुरतंय त्यात मला वाटते मला तर, मला तर पाच सहा पाच सात हजार रुपये भेटले, त्या कामामधे. आणि कार्याचं जे गेल्या वर्षी केलं होतं ना त्याच्यात दोन हजार रुपये भेटलेले. आत्ताचाता, हो गेल्या वर्षी पण कारया चालू होतं जून मध्ये आमचं. जून मध्येच भेटलं होतं काम. आणि मधेचा.. नाइ. मध्ये कॉल रेकॉर्डिंगच काम चालू होतं पण ते काही जणनना चालू होतं सगळ्यांना नव्हतं आणि आता जे हे आले ना हे सगळ्यांना आले ऑल जे कारयाला ऍड आहे मग हेच्या मध्ये आपल्या तीस कॉल दिल्या ना ऐंशी मिनिटचे, ते कमप्लीट करायचे. ते झाल्यांतर आपल्याला ट्रान्स्क्रिप्शन चा टास्क येणार आए.
मग कॉलिंग मध्ये असं काहीइ बोललं तरी च
चालतं. काही नाई. फक्त दहा मिंटं दोघ गणी पण बोलायचंय. हा हु हे असं काही म्हणजे ते धरणारच नाही ना त्याचे पैशे. तर दहा मिंटं आपण तिकडं, तिकडच्यानी बोलायचं आणि मी पण बोलायंच. मला दहा रुपये प्रमाणे रेट भेटणार मिंटाला, तुमाला आठ रुपये प्रमाणे भेटणार, मी कॉल केल्या नंतर मी केल्यावर, न तुम्ही जर मला केला तर तुमाला दहा रुपये प्रमाने आणि मला आठ रुपये आसं आसं काहीतरी आहे मी म्हणजे मला मेसेज आलेला, त्याच्यात वाचले मी.
ते आता मिळणाऱ्यांनाच खरं माहिती त ते म्हणजे किते? माझं हाहे आता चार वर्षाचं.
होय का.
हम्म. हम्म. मोठे ती पण ओळखते कि सारखे माव माव माऊ करायची, त्या इलेक्शन ला आम्ही फिरत होतो ना बायांसोबत. हा. मोनिका हा. ते रवी वगरे माहितेय का तुम्हाला? नसेल माहिती हम्म मग ते आता नंतरच्या कॉल वर आपण कोणता टॉपिक घेऊयात
अ नंतरच्या कॉलवररती
अ तुम्ही एखाद्या सणाविषयी माहिती सांगा मग नंतर एखादी मी हा परत जर तुम्ही कराल तेव्हा मी रेसिपी सांगते असं ठरवून करु आण तेवढ दहा दहा मिनटं हे करु आता मी करू दहा मिनटे आहेत मात्र तुम्ही
आता अजून आपला एक मिनिट बाकी दहा मिनिटं तर कंपल्सरी बोलायचंय ना हम्म दहा अकरा मिनिट हो चालेल चालेल
तसा करु तर तुम्ही एखादया सणाविषयी कोणता पण सांगा तुम्हाला आवडेल तो मी काही चाललंय वगैरे विचरेन मग तुम्ही ती माहिती सांगा संरा तुमच्याकड कस असतं असं विचारते मी
हो चालेल चालल ठीक आहे थँक्यू
हम